हॅलो बरा आहे तू?
मी पण बरं आहे काय चाललंय?
काय बसल्यालो.
पेपर झालं का नाही तुमचं?
पेपर नाही लेगा अजून माहिती झालं. फिरायला गेलेला नाही मग कुठ फिरायला नाही अजून ठरलेलं नाही आजवता तर ठरवतो जायचं मग तेत. धबधबा बघाले तेच
तुम्ही कुठे कुठं जाणार आहे?
आम्ही बऊ की तुम्ही येताय का धबधबा करू की.
कुठला
तर कोयनेला जाऊन धरण बघू ती. त्यानंतर पार्क माहित आहे का तुम्हाला तिथलं ती?
नाही माहिती रे पार्क कुठं पार्क आहे कोयन्यावर.
तिथनं धरण दिसत नाही का?
नाय मी कोयनेला ना रे कधी गेलेलो.
होय म्हणूनच म्हटलं जाऊन येऊ की.
कसं आयको यायना मला सांग की.
होय ना. हम्म हम्म हम्म पाऊस जास्त तो असतो तिथं फिरायलाही भारी परत ही पण दिसतं. प्राणी पण आपल्याला दिसततेत रस्त्यावर कधी-कधी.
मग तू कुठला बघितलाय का तिकडं गेल्यावर प्राणी कुठला दिसला?
काळव काळव भेट होता.
होय केवढी हाईट होते त्याची.
हाईट भरपूर होते त्याची लांबच बघितल्यावर गाडी थांबवली.
टू व्हीलर वरनं गेलेला का फोर व्हीलर वर? होय तुला येती फोर व्हीलर?
. हो लायसन्स काढला आहे की क्लास लावलेला आहे मी मागच्या वेळी. मागच्या वर्षी तर तिथे कॅम्प होता मजे ये बाव बावीस दिवस असतोय क्लास लावायचा.
बावीस दिवसाचा क्लास असतोय वय.
हो. ड्रायव्हिंगचा त्यात मग तू टू व्हीलरचा जरी तुला काढायचा असला तर तू काढू शकतोय. ह
तुला आधीपासूनं गेर गेयर बीर टाकायला येत होतं का फोर व्हीलरचा?
ते पण ती असते की सर ते सर शिकवतील.
होय का.
हो.
आणि ती कोय नेला ही पण आहे ना काहीतरी विद्युत काहीतरी आहे की प्रकल्प लय आहे मोठा.
विद्युत विद्युत म हिरो आहे ना.
आ
विद्युत हिरो आहे ना. वीज वीज प्रकल्प प्र प्त्येक धरणा जवळ वीज प्रकल्प असतोच की.
होय त्यो तू बघितलाय का?
हो बघितलं आहे कि.
कसं आहे?
कसं आहे चांगलं आहे की मोठा आहे?
हा. आणखीन काय काय बघितलं तिकडं नाय. कसं काय म्हणजे आम्ही गेलोलेच नाही तिकडे कधी.
आवाज येतोय ना माझा?
होय.
हो.
तुम्ही कधी गेल्याल तिकडे?
मी ते धबधबा तरी आहे ओझरडे बघितलाय आहे का?
नाय मी फक्त कुठला-कुठला बघित
नाहीत ते धबधबा म्हणजे ऐकून तरी माहित आहे का?
कुठला?
हो जरडे
ऐकलेला आहे माहित आहे. ऐकलंय दोन ल जणांकड ऐकलाय म्हणजे पाऊस पडायला लागला का नाही, मग इथली लई जण
लईजण जात्यात तिथं फिरायला. हो कॉलेज मधली पण, काल गँग करून गेलेली. पण ती सडा वाघापूरला गेलेली.
होय.
तिथंतनच पुढे गेला की, उझरडे पण आहे. पाटण तालुका ओलंडला की, होय तुला माहितीये आता लय जण अशी प्लॅन करून जायला लागल्यात हो बुलट, स्कुटी.
काय वाटतंय काय माहिती
चांगला एकत्र फिरायला गेलेलं, चांगली गोष्ट असते.
होय. तू जातो का नाही एकत्र फिरायला?
तर फिरायला गेलेलो की. एकत्र फिरायला ओझर्डेला गेलेलो.
आणखीन?
ओझर्डीला क्लास लावल्याला मी ज्यावाचा ती मित्र मित्र होतो.
होय.
हो जावा आणि पायथनचा लावल्याला.
हा.
मित्र मित्र होतो. मी प्रथमेश दिगंबर, अजय
हा हा हा हा हा.
कार, शुभम, किशोर तर गेलेलो, आधी जातानं सकाळी लवकर उठलेलो. कसंतरी वाटत होतं. खर फोटो वगैरे काढला. चारला उठल्यावर माणसाला कसं वाटणार, पण गेलो. चहा हो. नाही लवकर यायचं पण होतं ना माग.
दुसऱ्या दिवशी जास्त फिरायचं होतं. त्यो हो रहायची होती.
भारी आहे तुमचं.
जे त्यो एक मित्र आहे शुभम त्यो पळायला जातो, चारला उठतो, म त्यो म्हटल्याला. माझ्यासारखं जगून बघा एक दिवस.
म्हणून तुम्ही जगून बघितलं का तसं एक दिवस?
म्हणून चारला उठलो चहा पिला. गेलो. चहा पीत होता हहोय पहाटेच उठून? हो. काळा चहा, काळा चहा पितो. नाहीतर काळी कॉफी पेतो. काळी कॉफी म्हणजे ब्लॅक कॉफी विदाउट शुगर का? विदाउट साखर.
हा हा हा हा हा. अ लेका तू हेल्दी डाईट करतोस की?
ते नाही जाड राहण्यासाठी ते करतात.
होय जाग रहायला काय करतेती?
की ब्लॅक कॉफी प्याय लागती मी ऐकलेलं. मित्रांकडून, प्रतीक प्रतीक सूर्यवंशी नं सांगितलेलं मला. हो काय, हो. अरे त्या प्रतीकच काय झालं र?
त्यांचा निकाल लागला का नाही?
प्रतीकचा निकरा रे नाही लागला.
का?
प्रतीक अजून त्यान काय हेच केलं नाही, अभ्यासच केला नव्हता. त्यामुळं त्याचा विषय बॅक राहिला
होय.
होय, हो. तुझा नाही राहिला? माझा नाही राहिला, माझं आता झालं. ग्रॅज्युएट आता फॉर्म भरायचा हाय आता तिथं, मग ग्रुपवर आमचा मेसेज आलेला.
हां.
ती लिंक भरायची होती. हां ती होती डिग्री सर्टिफिकेट भेटणारी.
हा हा मग भरला की नाही आणि ती ऐककी त्या डिग्री सर्टिफिकेट साठी फी पण अस तिला
हो तेच की, त्यात फी सांगितलेली म्हणजे म्हणजे तिथं गेलो आपण येऊन, तो विद्यापीठाला. तर तिथं जाऊन सगळ्यांसमोर केलं तर पाचशे रुपये आहे. आणि कुरिअरने पोस्टने मागवलं तर सहाशे रुपये. काही पण एक ते एकतीस जुलैपर्यंत. त्यानंतर हे होणार म्हणजे की वाढणार.
असं पण असतंय होय?
हो असं असते, मग त्यासाठी एक फॉर्म भरायला तो आता, तो मी आणि प्रथमेश भरणार आहे आता.
होय, प्रथमेशचा लागला होय निकाल?
हो प्रथमेशचा लागला.
अरे वा वा वा छान मग पेढ कधी देताय?
पेढ आता डिग्रीज प्रमाणपत्र भेटल्यावरच देत चल की. प्रमाणपत्र भेटल्यावर आता पेढ द्यायचं निकाल लागल्यावर, प्रमाणपत्र भेटल्यावर निकाल अजून नाही लागला, कॉलेज मध्ये गेलेलो बघायला. कसं काय जे ऑनलाईन लागलाय, असं कॉलेजमध्ये नाही आल्याला
होय मग किती दिवसांनी येतोय त्यो कॉलेजमध्ये?
आम्ही फर्स्ट इयर मध्ये पहिल्या वर्षाला होतो तेव्हा आलेला. चाळीस दिवसांनी, त्यानंतर दुसऱ्या वर्षात थोडा लेट आलेला. पहिल्या सेम मध्ये लवकर आलेला, पण दुसऱ्या असं वर्षात जरा हे आलेला. लेटच आल्याला लेट म्हणजे जास्तच उशीर झालेला. चाळीस दिवसा तिथं तो चार महिन्यानं आलेला, दुसऱ्या वर्ष त्याला आता तिसऱ्या वर्षात पहिलावाला आला. एक साठ एंशी दिवसात पण तिसऱ्या वर्षाचा आज तर ऑनलाईन आलाय, पण इथं काय अजून आलेलंच नाही. हो बघायच, काल गेलेलो बघायला.
मग काय झालं?
गेलो गाडीवरून वरण निघालो, गाडीच पंक्चर झाली.
आ रा रा, कुठे झाली पंक्चर.
आली दुकानदार मळ्यात. दुकानदार मला म्हणतोय की गाडी पंक्चर झाल्यावर परत हवा मारून गेलो, घरी लावली. परत बसला थांबलो, बसचं नाही आली लवकर.
मग?
मग आली रिक्षा. रिक्षात बसलो.
हा.
रिक्षात बसल्यावर परत बघतुय तर मागनं बस आली. हा का? हो. मग गेलो परत हळूहळू. रिक्षान बस गेली, पुढंच आमच्या. यस्टी लाल परी होती.
होय.
हो ते नवीन आले आता त्यात. तर चार्जिंगला लावायला पण हाय, एसी पण हाय. शीट पण माग जाते, बरबर ऐक की. माझ जरा काम हाय काय. चालतंय.
हा बाय बाय.